हॅलो काय काय चालयं?
काही नाही.
जेवण झालं?
हाव.
काम आवरलं? हा आवरलं ना.
पोरं गेले शाळेत?
हा गेली. हम्म, पाऊस कसा हाय?
चालू आय चांगला आय पावसाने काही दोन तीन दिवसापासून लावल आती.
हा.
तुमच्या काय चालू
काय नाही हेच.
तुमचे आवरले काम?
हा आवरले ना, आवरले ना. हम्म.
काय चालू आय मग?
कायच नाय.
हम्म.
काय नाय बिझनेस कसा चालु आय तुमचा?
आमचा चांगला चाललंय ना. हम्म.
क्यार्या ॲपची झाले का तुमचे कॉल लावून?
चालुय हो माझे झाले आता. भरपूर जनींचे येत आहेत एकसेप्ट करतेय.
हा का?
हम्म.
कसं चाललंय मग?
चांगलं चाललंय.
हा का?
हम्म.
अरेंज मॅरीज आसत.
हा‌. घराच्या शेजाऱ्यांच
हम्म. भाऊजी कुठे गेलेले?
ते गाडीवर.
हा का?
हम्म‌.
बिजनेस कस चालूय?
अ माझं अजून चालू नाही झालं माझं सिग्नेचर बाकी ना त्याच्यामुळे.
हा का? काय काम असतं तेच्यात.
त्याच्यात ते अ मक्काच काम असतं ते मक्का भिजू घालून मग त्याच समजा रवा सारखं भरडा काढावा लागतो तर ते अजून चालू नाहि झाल. होईल. आधी ते हे चालू होतं. निवडणूक आली होती त्याच्यामुळ बंद होत. आणि आता होईल म्हणे चालू सिग्नेचर झाली का चालू होईल म्हणे. मग आता काय माहित कधी होत?
तुमचेच बाकी.
हा. हम्म. तुमचे झालेत का?
हा झाले. झालय काही बाकीय.
हा का? हम्म.
हम्म.
काय चालू य काम?
कायच नाही‌. आवरलं
हा का?
कसं काय मग ति
चांगल.
हा. का?
हम्म.
किती दिवस केले तुम्ही?
अ वीस पंचवीस दिवस लागत्यात.
हा. का?
हम्म.
वातावरण पण ह्यावेळेस
हम्म.
वातावरण पण यावेेळेस चांगला होता.
हा जास्त पाऊस पण नव्हता आणि जास्त ऊन पण नव्हत
ठीके, चालेल मग, करेन मी तुम्हाला नंतर कॉल.
हो, ठेवू का मग?